हॅलो.
हा येतोय ना.
हो हो येतोय.
अगं वेळ लागत होता जॉईन व्हायला काय झालं काय माहिती?
अ ग मी ते कॉल लावला असेल आणि मग मे बी ते हो होहो ते ऍपमध्ये ओपन नसून करून ठेवलेलं मग असं काय असल.
हो मी ऍपच ओपन करत होत‌. तेवढा
तुझी ते आय डी ब्लॉक झाली आहे का ग.
नाही ग नाही अ ते काय झालं माहित नाही पोर झा
ओके. ओके. हम्म हम्म.
आणि आता कट केलंय हा विषय कुठला घ्यायचा?
ओके अ कुठलाही चालेल. अ मला असं वाटत की कि असा विषय घेऊ तुझा एखाद्या आठवणीतला बडडे सांगा.
माझं ना म्हणजे आताच आप आमच्या वेळेस तर काही एवढं गावाकडे असल्यामुळे असं बडे वाढदिवस वगैरे काही साजरा करायचे नाही पण दर वाढ वादिवसाला आई पूज पूजा वगैरे करायची अ ओवाळतो म्हणतो ना आपण औक्षण करतो तसं‌. औक्षण करायची आणि घरातल्या घरात एकत्र कुटुंब असल्यामुळे काहीतरी गोळाधोडा च बनवायचे आणि लहान पोरांना चॉकलेट वगैरे द्यायचे. असं काही केक वगैरे असं काही पद्धत नव्हती तेव्हा आणि मग हा. बाकी मग मी हॉस्टेलला असताना माझ्या भावाचं लग्न झालं होतं मग तेव्हा वहिनीने अ घरी बोलावून मग केक वगैरे आणून वाढदिवस साजरा केला होता. आणि असं मस ला असताना पण मैत्रिणी वगैरे होत त्यांनी केला होता साजरा तो एक म्हणजे आठवणीतला आहे माझा. खर तर त्यांनी गिफ्ट वगैरे दिलं होत सगळ्यांनी मिळून ते गोल्ड पॉलिशची चेन असते ना. गळ्यातली ती दिली होती परत आज आजूबाजूच्या मैत्रिणी सगळ्या आल्या होत्या रात्री बारा वाजता आम्ही ते साजरा केलेला होता.
अच्छा.
हम्म.
हम्म हम्म आणि माझ्या बाप तत सांगायचं झालं तर माझ्या घरी भरपूर बड्डे असे म्हणजे साजरा केलेले तर वाढदिवस माझं अ आठवणीतला म्हटलं तर एक खूप आठवणीतलं आहे पण लहानपणापासून माझा प्रत त्येक वाढदिवस मला जसं कळतंय तसं अ म्हणजे आम्ही साजरा करतो. म्हणजे खास करून माझं भाऊ त्यामध्ये म्हणजे सामील असतो तो जास्त त्यामध्ये हे दाखवतो म्हणजे ओके करायचा वगैरे असं मग ते काय होत तर माझा वाढदिवस दिवाळीच्या टाइमाला असायचा सेकंड दोन नोव्हेंबरला तर मग ते दिवाळी आईनं त्यावेेळेला यायची कधी ऑक्टोबर शेवटी शेव टी यायची किंवा मग नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच यायची तर माझा वाढदिवस बरोबर शेवटी तरी असायचा किंवा सुरुवातीला तरी असायचा दिवाळीच्या. तर मग बरोबर नवीन कपडे वगैरे घेतलेले असायचे. आणि मग अ एकदा तर म्हणजे घरी गाय का काहीतरी होती तर पूर्ण ते खव्याचा केक बनवला होता एक किलोचा पूर्ण घरी.
अरे बाप रे छान आहे की त्याचा पण बनतो केक.
कशाचा
खव्याचाच ना.
हो खव्याचा बनवला होत पूर्ण. हो घरीच बनवला होत त आणि तो एक म्हणजे आ मला आठवणीतला आहे वाढदिवस म्हणजे भैया करायचा माझा माझा भाऊ म मोठा भाऊ आहे. तर तो करायचा. आणि म्हणजे प्रत्येक वाढदिवस आणि ते मामाचं गाव गावातच असल्यामुळे कसं गावाकडे कसं काही गिफ्ट वगैरे द्यायला काही अ नसायचे काही दुकान वगैरे अशे तर सगळे मामी व गेरे आजी अजून कोण कोण होते ना सगळे नातेवायक सगळे पैसे द्यायचे हाताले. आणि मग आम्ही सगळे होतो, मग हो आणि मामाचे मुलं मुली किंवा मम्मी ही झालं तर मग त्यांचे असायचे कधी माझ्या असायचे त्यांचे असायचे म आमचे एक माझा एकदा लागून गेला का म्हणजे माझ्या भावाचा दोन ऑक्टोबरला माझा दोन नोव्हेंबरला असं तर एकदा लागला की, सगळ्यां चा वाढदिवस असायचे पण भैय्याचा कधी आम्ही साजरा नाही केला पण माझा प्रत्येक वाढदिवस साजरा केलेला आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर म्हणजे कॉलेजला असताना माझा एक वाढदिवस असं अ चांगल्या थ्री स्टार हॉटेलमध्ये चांगला झालेला. सगळे मित्र मैत्रिणी वगैरे एकदम छान डेकोरेशन वगैरे केलं होतं, मस्त म्हणजे ते एक एन्जॉय करायचं तर म्हणून वाढदिवस म्हणून नाही पण मग ते सगळ्यांनीच ठरवलं आणि ते म्हणजे एक माझं कारणही होतं की माझा वाढदिवस होता आणि मग तिथे मस्त असं तर डी जे सारखं गाणे वगैरे लावून सगळ्यांनी डान्स वगैरे केला. एवढी मोठी पार्टी वगैरे झाली खूप मोठी तर तो एक वाढदिवस माझ्या खूप म्हणजे आठवणीतला आहे म्हणजे मी अ एवढा कधी अ य म्हणजे काय आनंद नाही घेतलेला त्या गोष्टीतला. पण तेव्हा नाही का एकदम अ वेस्टर्न कपडे वगैरे घालून तर तो बड मा वाढदिवस माझ्या खूप आठवणीतलाय मी मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात परत तसा वाढदिवस कोणी नाही.
बरं बरं कारण थ्री स्टार हॉटेल म्हटलं म्हणजे मग तो आठवणीतलाच असणार आहे.
नाही नक्कीच आठवणीतलाच होता.
उ हम्म. तेच आणि माझं पण मग लग्नानंतर माझ्या मिस्टरांनी केला होता म्हणजे रात्री बारा वाजता त्यांनी केक वगैरे म्हणजे माहिती नसतांना सरप्राईज म्हणतात ना आपण तसं सरप्राईज वगैरे दिलं होतं. आणि चहाचा मग मला चहा आवडतो ना भरपूर. मग चहाचा मग वगैरे दिला होता छान प्रेंटिंग करून त्याच्यात. अ मस्त सुविचार वगैरे लिहून असं दिलं होतं. तर तो पण माझ्या आठवणीत आहे अजून पण म्हणजे अजून पण करतात ते सेलिब्रेट. पण तो पहिलाच असल्यामुळे मग तो विशेष वाटला एकदम आणि ते रात्री बारा वाजता केला ना सेलिब्रेट.
हम्म मग ते विशेषच
हा हा आणि माझा म्हणजे मला कळतय तस प्रत्येक वाढदिवस इतका छान साजरा झालेला आणि त्याच्यानंतर जस लग्न झालं. तसं वाढदिवस म्हणजे काय म्हणजे असं बोर होऊन गेलं की कधी सेलिब्रेट ते ही नाही केला कधी म्हणजे तेवढ उत्सुकताही नाही आली की आपला वाढदिवस तालाय वाढदिवस आलाय असं म्हणजे लहानपणी खूप व्हायंची कि नाही ता माझा वाढदिवस आलाय म्हणजे कॉलेज लाईफ पर्यंत भरपूर वेळा असं व्हायचं की आता माझा वाढदिवस आहे आता माझा वाढदिवस आहे मला सगळे आठवण करून द्यायचे आत्ता कोणाचा तरी वाढदिवस आला आहे आणि आता म्हणजे वाढदिवस असला तरी त्या दिवशी काहीच काहीच काहीच उत्सुक उत्सुकता नसते म्हणजे कधी त्यांनी हेच नाही केलं एकदा आणला होता केक फक्त म्हणजे असं आणला केक आणि कट केलं बास तेवढंच.
अच्छा आता कसं सगळं आपल्यालाच कराय लागतं ना वाढदिवस पण म्हटलं तर. म्हणजे बाकी सगळं मॅनेज वगैरे करायचं ती आपली जबाबदारी .
तात अजून पण म्हणजे ब बऱ्याच जणांच्या लाईफ मध्ये असतात तशे की खूप अस तसं उम्म सरप्राईज वगैरे देणे किंवा खूप असं सजावट कराय ची हे ते असतेत काय उत्सुक.
हो काही काही ना नाही आवडत काही काही ना कारण मग ते ते बॅकग्राउंड पण अस ता कसंय म्हणजे आधीपासून त्यांना सवय असली तर म ते लोक सेलिब्रेट कर तात आणि बाकीच्यांना मग नाही असलं तर मग ते नाही करू .
जा बॅकग्राऊंड ला नॉईज येतोय.
बॅकग्राउंड ला का बाहेर काही तरी काम चालूय वाटतं.
अच्छा अच्छा. ठीक आहे.
हे आता बघ, आता येतो ना?
नाही आता ठीक हाय. हा तर
हा. तिला
बापरे माझ्या मुलाचा अभ्यास घ्यायला मला इतकं मला इतकं त्रास व्हायला लागलाय मलाच, मी त्याला सकाळ इतकं मारलं. पण परत मी विचार केला मारल्याच्या नंतर बाप रे एवढं लहान मी त्याला एवढं मारलं. आणि म्हणजे आपण तर याच्या एवढं असताना आपण फक्त खेळायचंच ना, आपल्याला काय येत होतं. आपण तर सहा, सहा वर्षाच्या नंतर आपण काय शाळेत गेलोय. वाईट वाटलं बरं का, पण मला
हो.
नाही तो ऐकतच नाही म्हणजे तो काय करतो, आपण म्हटलं ना इथं लीही तू तर तो वरती बघतो आणि खाली लिहितो. मुद्दाम करतो.
अ तिथं नाही ग हॅलो. हॅलो. हा आवाज